हॅलो!
दया भावा काय म्हंतोष?
काय करतोय भावा?
काय नाही बघ मी ल्लीत बसलेलो. कंटाळा आला झोपलो मग.
हां.
नाही कमप्लीट झाली पंधरावा स्टार्ट केला कंबर दुकाली मग झोपलो.
अच च्छा.
यश हा. होय, जेवलो की तू जेवलोस काय?
जेवलो.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
मग आज कॉलेजला गेलेलंस? काय नाही आता भार आहे मी पण.
येजो लोकी
काय, काय शिकवलं मग मॅमनी लेक्चरला बसलेलास की?
होय ते अलिफॅटिक, अलिफॅटिक आ मायीन.
अलिफॅटिक आ माइन किती नोट्स दिले किती पानांचे नोट्स दिले?
हा.. नोट्स दिले की चार पान भरलीत.
अरे किती, किती पानांचे नोट्स दिले? चार ना.
तीन पानांचे दिले रे तीन, चार पानांचे दिले.
मग समजलं काय?
बग. हम्म काय समजत नाही तरी पण बसायला लागतय.
हम्म हाय सेंट
अटेडेन्स, अटेडेन्स
मग बाकी सेमिस्टर कधी पासन लागणार आहे?
सेमिस्टर कोण म्हणते सत्तावीस पासून, कोण म्हणते एक पासून कोण म्हणतय पहिला थिअरी लागल मग प्रॅक्टिकल लागल. प्रत्येक जण आप आपल्यान ठेवू ठेवा लागलाय.
पहिला प्रॅक्टिकल लागस पहिला प्रॅक्
कोण बोलते प्रॅक्टिकल लागल? बघूया काय होते आता.
आता स सेशनल प्रॅक्टिकल संपले पाहिजे तर लागतील.
अ ते काय उद्यापासून स्टार्ट झाले म्हणजे परवानशी जमतील.
परवा दिवशी संपायला बरं एका दिवसात दोन झाले पाहिजे तर संपतील.
हो आता उद्या सकाळी घेतला की दुपारी घ्यायला सांगायच रे आपण.
काल सकाळीच सांगाय लागेल मग असं ते दुपारपर्यंत बघ बघून ठेवतील कुठली प्रॅक्टिकल कधी घ्यायची. काय सि नॉपसिस द्यायची दुपारी सांगितलं मग ते कसं म नाय बोलणार सकाळी गेल्या, गेल्या सांगायला लागेल. ते करून दुपारी घ्या प्रॅक्टिकल.
होय.
आणि म नतंरला दोन दिवसात होतय मग दोन प्रॅक्टिकल घेतल्या सकाळ पण.
होय दोन, दोन घेतले की, काय झालं चारच आहेत रे आपले पॅक्टिकल.
तीन मेन विषय आहेत.
तवर मग सेम लागले की आणि नोटीस येणार परत.
सेमिस्टर ची नोटसच्या अगोदर पहिला ते फॉर्म भरणार सेमिस्टरदा
सेमिस्टरला होय.
आजारवाला तो भरल्यानंतर मग ओवढीस, ओवढीस, ओवढीस. च्या अगोदर आपल्याला पहिला डेट देतील मग नोटिस देतील. सांगतील या दिवशी परत. हा फी कम्प्लीट करा. त्या सेमिस्टर संपत आलं. वर्ष संपत आलं.
वर्ष संपत आलं वर्ष. ते पहिल्या महिन्यापासून ऐक पहिल्या सिजनल पसून. आता वर्ष संपत आल तुमचं. भरून घ्या.
शेवटी आलं वर्ष संपायला.
होय.
घरी कधी जाणारे?
आठ मधले दोन गेले. दोन जाणार.
काय? सेम.
ह.
सेमिस्टर.
होय.
म घरी कधी जाणारे?
घरी म्हणतोय परवा जायचं.
परवा शनिवारी.
शुक्रवारी.
शुक्रवारी म येनार कधी सोमवारी.
सोमवारी सकाळी.
अच्छा. म जायला गेलो असतो रे. बट मला म वापस यायला वा मन देत नायरे. कंटाला येतो.
ते कधी जायचं मुंबईच. ते जवळ आहे व्हय ते मुंबई जाणं येणं.
हेच तर झालंय. मला जायचं होतं अठ अठ्ठावीस ला. अठ्ठावीस ला पडालाय मंगलवार. अठ्ठावीस ला म्हणतायेत. करून की प्रॅक्टिकल असेल‌.
होय.
पॅक्ट तर प्रॅक्टिकल असली तर मग कसलं येतय. मला जमतंय.
प्रॅक्टिकल अस नाही तर नाही जमता येनार. पहिलाच एक एक एक चुकवलेयस. आता आणि परत तेच करू नकोस.
एक विषय तसा राहिलाय. तेचा अजून आता फॉर्म भरला आता बघू कधी लागेल.
तेच पहिल्यासारखं काय करू नकोस.
तेच आता कधी, कशा सोबत तेचा कधी कधी रिपोर्ट लागेल.
तिचा, ह्या प्रॅक्टिकल सोबतच घेतील असं वाटते मला.
कुठल्या सेमिस्टरच्या.
होय ते पण सेमच
सेशनलचा घेणार कि, सेमिस्टरच्या सोबतीक. अच्छा. चांगला घेतला पाहिजे. तसा फॉर्म मी भरलाय. तर मंथन गुरु म्हणतोय. येणारये घरून शनिवारी. फोन केलेला मघा.
त्याच काये खरं. त्याने फॉर्मच भरला नाही मग त्याला आणि परत तिला जय सरांच्या जवळ गेले की, मग तिला लई बोलून घ्यावं लागणारे.
तिला बोलायला लागेलच. कारण जय सर माझ मी मी माहिते जेव्हा पेपर होता पहिला. आम्हाला बसायला दिला नव्हत. तो बाहेरं होतां तेंव्हा मी
हम्मं
साईन घेऊंन आलो येवले सरांच्या साईन भेटल्यानंतर मंग जय सरांकडे गेलेलो की बोलायंला जय सरं की साईन भेटली. प्रिन्सिपल सरांची साईन द्यां फक्तं तरं तेंव्हा मंथन बोलतं होतां जय सरांना की घरूंन सरं जायाचं गणपती आहेतं. माझ्यांकडे गणपती बनवायचे मलां मंग जय सरं म्हणे नंतरला दिलेतं चालेल पेपर पणं जय सरं तरं तसं बोलले घरूंन की सेशनल पेपर नाहीं चालणारं नंतरन दिलं तरं आंता जेंव्हा आहे तेंव्हा द्यांयला लागतील हे सरांचं तरं ना करूंन जाऊं नये आंता कायं माहिती
हां तरं तो तसां गेलांय चुकूंन जरं जय सरांच्या कानांवर गेलंय.
जय सरांच्या कानांवर जाणंर सारखं जय सरंच बोलतात नां पहिला मॅमकडे गेलं तरं मंग मॅम कायं बोलतात पहिला जय सरांची परवानगी घे जय सरं मलां बोलले तरचं पेपर दे. जय सरांना तरं सांगायंलाच लागेल.
होयं. तूं कां सांगून गेलतां सोहंळ
हो ते ही मार्ग आहे तरं मी तरं सांगितलेलं आणि तसां मी फॉर्म भरलांय रे मांझ कायं एवढां आहे नां मी फॉर्म भरलां. त्यांच्या एवढं कायं होतं नाहीं आणि हां आणि मध्यें मी विचारले पणं जय सरांना कधीं पेपर काढणारं तरी सरं बोललेले कि समीटर
हां तेचं की प्रॅक्टिकल एक्झांम्स बरंच उल ते टीमच्यां
कायं अगोदर लागलं नांय बघूं प्रॅक्टिकल एक्झांम लां लागते की अगोदर कधीं कायं घेतंय
होयं ह
मंग बाकी कायं बोलतो.
कायं नाहीं बघं निवांत मंग तुंझी फी देऊंन भरूंन झालीं कां सगळीं व्यवस्थित
नाहीं फीस पणं बाकी आहे आंता सहां हजांर द्यांयचे आहेतं आंता मांझा भाव करणारं होतां क्रेडिट कार्डमधूंन त्याचं पणं करायचं होतां उद्यां जाऊं विचांरा लागेल अकाउंटला कं करूंन कमर्शियल अकाउंट आहे कां तुमचं
कमर्शियल म्हणजे कसं असतं ते अकाउंट
अरे आपलं सेविंग अकाउंट एक असतं आणि करंट अकाउंट एक असतं सेव्हिंग अकाउंट हे नॉर्मल लोकांसाठी असतं जे डेली यूंज करतानत. म्हणजे ज्यांचं असं जॉब बिंब कांहीं नसतो फक्तं बॅग पैसे येणारं कुंठून पण येणारं कोणं पणं पाठवणांर कंपनी नाहीं पाठवंत असे कोणं पणं असे म्हणजे मर्चंट टूं मर्चं पाठवतांत असं कमर्शिल अकाउंट असां असतो की त्यांचा बिझनेस अकाउंट नाहीं असतों. त्यामध्ये वीस लाखापर्यंत हे असते तर त्याची बँक कधी स्टे स्टेटमेंट हा ट्रान्झॅक्शन तर बँक कधी त्याची स्टेटमेंट मागत नाही. ते करून हे पैसे कुठून आले काय आले की ते कारण करंट अकाउंट असतो. करंट अकाउंट खोल्याच्या वेळी ते लोक हे मागतात बिझनेस प्रूफ मागतात तो दिल्यानंतर मग बँक कधी काय बोलत अस सेव्हंग अकाउंट मध्ये जर आलेना पैसे दहा लाख किंवा पंधरा लाख तर बँक पहिला अकाउंट फ्रिज करते आणि मग कॉल येतात की करून हा फ्रीज करते. अकाउंटच फ्रीज करते की आणि विचारतात हे कोण कुठून आले पैसे? याच्या पहिले आम्हाला हे द्या तर मग ते अनफ्र्रीज करून लिग त्यांना वाटलं पटलं तर मग ते फ्रीज करतात आणि मग पैसे काढू शकतो आपण म्हणजे तेला म्हणून करंट अकाउंट म्हणून जे लोक बिझनेस अकाउंट वापरतात. त्यांचा असा व्यवसाय असतो. कॉलेज, स्कूल त्यांच्याकडे कमर्शियल अकाउंट असतो.
हा हा हा.
आता ते झालं उद्या तर त्यांच्या आपल्या कॉलेजकडे असेल तर चांगली गोष्ट आहे.
असेल की कॉलेज, कॉलेज पण एक बिझनेस झाला त युगात
बिझनेस अकाउंट असायला
आताच्या काळात असणार की हा एक पण एक बिझनेसच आहे.
कोणाचा?
शिक्षण बिजनेस करून ठेवला शिक्षणाचा.
ते तर झालंच आहे. तर जय सरांना विचारलं पाहिजे किंवा अकाउंटंला विचारलं पाहिजे पहिला अकाउंटंन कडे जाणार अकाउंटंटला विचारणार काय कसं काय तर ते बोलले की जय सरांना सरांना भेटून जाणार बोलला सर मला फीस भरायची आहे पर्वा माझ्या क्रेडिट कार्ड नि भरायचे त्याचा ओटीपी युटीपी करून तसं करायच. तर मग होणार आहे काय ते सर बोलले नाही तर मग काय मग थोडं थांबायल लागेल. पुढच्या महिन्यात परत म जयसल तर आता फिस प देणार वाटतं आणि काय करून
ब
पहिला घे त
घेतीलच. हॅलो, अरे आवाज येत नाही तुझा.
फिस काय घेतील?
हम्म.
ते
काय झाल? आवाज येत नाही.
हॅलो.
आवाज येत नाही. हा बोल.
हो
हो तुझ तु
आवश अरे मलां तरं येतो तीचां फोन नेटवर्क ईशू असेल थोडं पुढें ये भांयर भांयर घरांबाहेर मं येईल रूंमबाहेर ये रूंमबारेल आंता येतो कायं
हां बाहेर ये डायरेक्ट कांये हां येतो आहे
हां तेचं थोडां नेटवर्क इश्यूं असेंल आंतमध्यें रूंम मध्यें
होयं
मंग उद्यां कॉलेज लां आणांर आहे की
उद्यां जाणारं आहे की प्रॅक्टिकल आहे ते
कुठलं प्रॅक्टिकल आहे
आपलं पीओसी फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट
अच्छा ठींक आहे चलं मंग ठेवतो जायचं आहे बाहेर ठीकं आहे